काय करताय?
काय नाही चालूइत काम.
काम हे काय त काम केलं?
आता मगाशी जेवण भांडी घासल्यात आता परत संध्याकाळचं जेवण.
हम्म काय केलत जेवायला?
जेवायला सासूबाईंचा उपवास होता त्यांना शाबू केलत. अ आमच्यासाठी उसळं केल तर चवळीच चपाती. मसालेभात आमटी.
तुमच तुपवास पण करतात?
होय.
तुमचा पण असतो क असतो की काय मग.
माझा गुरुवारे असतोय स्वामी समर्थांचा.
स्वामी समर्थांचा काय? आता आवाज आला छोटी पोरगी पण आहे काय? मुलगी काय मुलगा? मुलगी आहे. किती वय आहे. किती महिन्याची आहे. महिन्याची वर्षाची?
नऊ महिन्याची
नऊ महिने. आणि काय मग दमवत्या काय?
नाही सहा पहिले सहा महिने दमवत होती, आता कमी आली. आता खेळते, मजा करते.
किती तुमचं? होय रांगायला शिकल्या?
होय. कशाचा तर सपोर्ट घेऊन उभा राहत्या.
होय तिज ती रहायला बघत्या.
होय. विचार
चांगली गोष्ट आहे की, दाततेन पण आले असतील ना?
दात दात यायलेत आत्ता. अजून प्रॉपर नाही आली.
नाही पोर लई चावा चाव करतात, छोटी मुलं दात यालीत की.
तुम्ही कुठून बोलता आहे?
अ मी सांगलीमधून बोलतोय मी ऍक्च्युली कॉलेजसाठी राहायला आलो सांगलीमध्ये मी मुळची इचलकरंजी मधली आहे. होय ह हॉस्टेल नाही पी जीमध्ये राहतोय.
बरं त्याला किती रेंट आहे?
अ पी जी ला राहीन तर तीन हजार आहे महिन्याचा बट मी आणि माझी फ्रेंड राहतो आहे ना, म आम्ही दोघी हाफ अर्धा अर्धा करून भरतोय ती पंधराशे मी पंधराशे
आणि तुमचं काय कॉलेज मी मी बिरणारे कॉलेजमध्ये आहे. आता माझ सेकंड इयर चालू आहे फस्ट इयर झालं. दोन सेमिस् तर चल आज होतं कॉलेज होय होय लोकं हसते तेवढ्यात आज होते कॉलेज पहिला दिवसच होता आज कॉलेजचा. सगळी नवीन सब्जेक्ट आल्यात
बर
म त्यातलं ना आज कती सकाळी साडे साडेनऊला लेक्चर होता हा मला थोडं लेट झा झाला बसमुळे बस लवकर आली नाही इचलगंशला काल मी घरला गेलते ना परवा दिवशी घरला गेलते
ता बस असते
रोज असत्यात बस तरी आज वेळ झालता मी नाहीयेे ना महिनाभर घरी तिकडं चीमध्ये त्यामूळे पण माहीत नाही मला जास्त
हा
आज बस आली नव्हती लवकर म त्यामुळे यायला वेळ झालाइथं एक लेक्चर चूक सूटल माझ बट दोन लेक्चर अटेंड केले कसं होतं साडेनऊ ते पाचपर्यंत कॉलेज हो तर साडेनऊ ते साडेबारापर्यंत लेक्चर होतात तीन मधी अर्ध्या तासाचा ब्रेक असतो लंचला
हां लंचमध्ये काय घेऊन जाताय?
अ लंचमध्ये काय चपाती भाजीच आज हे आणलेलं ते बटाटे नसतात बट त्यात आणि मटकीची उसळ
बरं आहे.
ते मिक्स केलंत त्याची भाजी आणि एक चपाती नेलती
जेवण कोण बनवतोय मगं?
जेवण म्हणजे अ घरी इथं मीच बनवतोय
अ मेस
हा डबा घरूनच आणलेला
ओके ओके.
तर म जेवलो पण दुपारी अर्ध्या तासात आणि म एक ते किती साडेपाच प्रॅक्टिकल असते आमचं पी ई म्हणून क विषय आहे फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग म्हणून त्याचं प्रॅक्टिकल होता आज
ल
म त्यामध्ये आज टास्क दिलता की हे करायचं होतं एक्सपेरिमेंट दोन नंबरचा होता अ आपल्या ते म हे असते ना म्हणजे आपण पावडर त्यांना असं बारीक करतो म्हणजे गोळा बनवयासाठी पावडर असते ती बारीक कराल लागते.
हा
आम्ही ते बारीक केलेल्या पावडरमध्ये पाणी म्हणजे ओलावि राहतो ना थोडा तरी ओलावा असतो पावडरमध्ये.
हम्म
मग ते ओलावा किती पर्सेंट न अं जातोय किंवा कमी होत तु त्याची पर्सेंटेज ते बघायचं, तर मग त्याच्यासाठी ती ती पावडर घ्यायची होती आणि ओव्हन मधली डिश असते ना छोटी काचेची हा तेडीसच वेट घ्यायचं होतं वेगळं, ते वेट घेऊन परत त्याच एरिया तर डिसचा आणि रे-रेडियस हे करायचा होता ते नोट करून घ्यायचं होतं. आणि परत ते घेतलं ना सॅम्पल घ्यायचं होत आम्हाला. कॅल्शियम कार्बोनेट म्हणून सॅम्पल होतं. ते त्या डिस्कमध्ये सगळं ठेवून, त्या डिस्कचं परत वजन घ्यायचं आता मध्ये वजन झाल्यावर ना ओव्हनमध्ये आधी कर. आधी खर एक पंधरा वीस मिनटं आधीगर ना अ हॉट एअर ओव्हन चालू करायच, पण ती सत्तर डिग्री सेल्सिअसवरती तेचं तापमान ठेवायचं होतं.
हम्म, हम्म.
मग ते हे करून झालं, मग ते पावडर ठेवायची होती डिस्क सोबत आत आणि धा दहा मिनिटांन काढायचं होत आणि त्याचं वजन घ्यायचं होतं. मग जसं दहा दहा मिनिटांन आपण काढत तोय ना ते आत गरम होतय त्यातलं इवॅप्युरेट म्हणजे असं ते बा तर हे होत नाही व्हय जात्यात पाण्याची ते गरम केल्या. मग तसं होत होतं मग त्याच्यामुळे ते ना त्याचं वजन कमी होत होतं. ते जे कॅल्शियम कार्बोनेट घेतलेलं ना त्याच वजन कमी कर होत होतं, मग तेच कॅल्क्युलेट करायचं होतं.
होय.
छोटाच टास्क होता, मग त्यामुळे लवकर सोडले.
स्टडी खूप हार्ड आहे हय नई?
होय. तुमच्या घरात कोणकोण आहे?
माझ्या घरी मी, मिस्टर, माझी छोटी मुलगी सासूबाई, नंदुबाई, नंदुबाईची छोटी मुलगी
नंदुबाई तेन पण तुमच्यातच राहतात?
हो. त्यांचा डिव्होर्स होतोय म्हणून आलेत.
डिव्होर्स होतोय.
होय.
हो गया. चहा बी झालं होतं पुण्याला
हो, ‌ आता इकडें आलेत. चहा आता घेणार मी.
अजून नाही केला काय? अ नाही मी चहा नाही पित.
होय काय?
होय. मग बाकी कस सगळं अं कॉफी पीते, बट इथे मी पी जीमध्ये राहतोय ना त्यामुळे दूधतेन काही नाही आहे अगं.
होय काय?
होय.
तिथं येत नाहीत काय?
नाही आहे पण तानत नाही. होती ना बजट पुूरवायला लागतंय आणि फ्रीज तेन काय फ्रीज तेन काय नाहीये वरती.
बर.
अ माझी फ्रेंड आहे, माझ्या घरापसलीच आहे.
हं.
तिथं तिच्यासोबतच मी अकरावी बारावीला होतो. इचलकरंजीमध्ये इथं कॉलेज आहे गोविंदराव म्हणून.
हम्म.
तिथंच दोघी आम्ही शिकलेलो, तेव्हापासून तची इथं सांगलीमध्ये इंटर्नशिप चालू हाय.
बर, माझ माहेरपण इचलकरंजीतच आहे.
होय.
होय.
इचलकरंजीत कुणीकडे?
भोनेमाळ मध्ये.
हम्म.
माझी मम्मी आता अंकलीमध्ये असते, पण आजी भोनेमाळमध्ये असते.
हम्म.
तिथं आमचे पण पाहुणे आहेत.
होय काय, काय आडनाव?
अ आमच्या पाहुण्यांचं
हां.
पेटकर म्हणून आहेत.
पेटकर हाय. त्यांच्या घराजवळ, त्यांच्या घरात ज्या गल्लीत आहेत ना तेनी, त्याच्या बाजूच्या गल्लीतच आहेत आमची पण पाहुणे. होय, मुदगल म्हणून हाईत.
मुधगल. तिथं आहेत बहुतेक मुदगल तेन, ऐकल्यासारखं वाटतं, बट माहीत नाही बरं. आणि काय कसं तुमचं, कामाला कॉलेजला काय जाता?
कॉलेजला माझं जीएनएम चालू आहे, आता थर्ड इयर चालू होतंय. एक्सटर्नल आहे मी, त्यामुळे एक्झामला फक्त जाते. कोल्हापूर, सीपीआरमध्ये एक्झाम असते दरवर्षी. आता लास्ट इयर आहे, सहा महिने इंटर्नशिप.
इंटर्नशिपपण चालू हुत्या काय तुमची?
होय. स अजून एक वर्ष झालं की मग, पुढचं सहा महिने इंटर्नशिप.
हम्म, मुलगीला तेन बघत सगळं, हे होणार ना हार्ड?
होय होय, सांभाळायला असतंय कोणतर.
हो ती चांगली गोष्ट आहे. आहे तेवढी सोडा घरात, तुम्ही म्हटला आता.
होय. फॅमिली मेंबर्स आहेत भरपूर.
आहेत. हो हो हो. बघतात ना पोरगीला तेन सगळं?
बघत्यात की.
ते एक चांगलं नाही तर अ जास्त जणांना मिळत नाही ना.
होय
एक मिनिट हा.
तुमच्या घरी कोण कोण असतंय?
हॅलो.
हॅलो.
हा मी चार हॅलो
तुमच्या घरी कोण-कोण असतय?
अ माझ्या घरी मम्मी, पप्पा, मी भाऊ आणि मोठ्या मामांची दोन पोरं आहेत आणि छोट्या मामांच एक पोरगा आहे आणि मम्मीचा पप्पा आजी होती मम्मीची मम्मी होती बट वारली दोन वर्षा मागे.
कधी वारली?
अ किती दोन हजार हा पंचवीस कि चोवीस मध्येचं वारल्या त्यांची डेथ झाल्या हो आजारी होत्या. पडले सिस्टम झालता ना त्यामुळे
बरं बरं.
तिथेच दवाखाना हा.
चालेल मग परत कॉल करा.
हा हा चालेल.
चालेल थँक्यू.